हो, उद्या सकाळी जाणार आहेत दादा.
बोल क्या.
नाहीच म्हटलं का हीने? हॅलो
हा बोलत की
ह बोला की मग आणि काय?
काय नाही बघ. काल जरा गेलेलो खरेदीला पोरांच्या. मग शाळेचे कपडे घ्यायची होती. पोरग्याला पोरगिला मराठी शाळेत माहित त्यातच
मिळते आणि प तो कुठल्या शाळात आहे मुलगा ना हायस्कूल ला आहे.
हा. त्याला दोन शर्ट दोन पॅन्ट. घेतलं काय महागा
होय कसं बसलो
हा दीड हजार रुपये झाले ब दोन शर्ट दोन पॅनटचे
उकसच घेतला कासां शिवाय टाकला घेऊन.
नाही नाही उगतच घेतलं.
हा हा.
ते तर झालं तेवढं आणि दोन, एक म्हणजे? दोघासने दोन सँडल घेतले. शाळेला घालायचे. पैसे पण किती? ते झालं का लक्षात आण ते तेवढं घेतलं आणि किरकोळ सामान घ्यायच तो वया का गेल्या महिन्यातच मी आणून ठेवलेल.
हम.
आणि पुस्तक शाळेत मिळाली. आणि थोडंथोडं काय सामान साहित्य पट्टी यार लागणार का ते जरा गेलं. आणि रोजगयचे कपडे नव्हते ते. ते घ्यायची होती दुसऱ्या दुकानात ते घेतलं दोन तास लो गरदीे प्र
दुकानात नाही आता शा शाळा चाल शाळेच्या खरेदीसाठी गर्दी अस बाजारपेठ अजून एक आठवडाभर बघा एवढ
हा. ल वे ते लोकं पण खुल्यावर रला दुकान वा
शाळेचे कपडे
हा म्हण त्याना जरा काल आम चायनीज भेळ खाल्ली
होय. ते कसले
चायनीज म भेळ मिळता बाई नूडल्सच असतात त्या ले सूप मध्ये असतात ने ते करकुरीतच लागतय ते पण त्यात असं चिकन ते सॉसेस ढब ढबू मिरची कोबी हे सगळं अस
हा हा ते करून देतात होय.
हा.
हो ऐकलं होतं म मी पण ऐकलं होत ते
खर काल मी ते घेतलो आणि भैया ते लॉलीपॉप खाणार म्हंटला कायच
हा हा.
आणि हे जेवण चालणार स किती रुपये झालं सगळं टोटल साडेतीनशे रुपये झाले.
नाही चायनीज रेटच महाग आहेत.
हो आणि एवढं खाऊन पोट पण नाही भरल
तसग का फास्ट फूड आहे ना ते जेवढ्यापुरत ते खाल्ल्यावर भरल्यागत वाटतंय. प्रत्येक थोड्याना नाही काईच खालण्यास वाढते.
मग का ते लॉलपॉप हाफ घेतलेले त्या तीन तीन तेच आलेले एक ग्रे वाल घेतलेल. मुलगा ना मसाला आणि फ्राय म मुलगी खाना म्हटली आणि आमच्या दोन तंसाठी काय मग छ भेळ घेतली आणि दोन कप सध घेतले
हा मग हेच शंभर शंभर झालं असल
हा सगळं टोटल बघ साडेतीीनशे रुपये काही तर झालतं
घलते मग जरा स्वस्त असेल थोडं आमच्या इकडे तीन पीस लॉलपॉपच शंभर रुपयेला
फुलचं नाही हाफचं
हाफचचकी चार पीस एकशे वीस रुपय, तीन पीस शंभर रुपय.
हा असं कायतर असल.
मग ते दोनशे झाले आणि सूपच साठ, साठ रुपय धरलं असल. आणि वरचं ते हेज असल.
काय घरात आल्यावर परत आणि स्वयपाक कराय लागला ते वेगळाच.
ह तसचाय ते.
काय त्याच्यापेक्षा तुला सांगतो लोणी डोसा, आंबोळी असं कायतर
हम् खाल्ल्यासारखं तर वाटतय नाय ते.
हा पण जिकड सगळ खाऊच सला गर्दी. गर्दी सगळीकडं गर्दी
आता आता कस सुट्टी आणि शाळा चाल झाली खरेदीला आले ली माणसं आणि त्यात आणि एका दिवस सु ट्टी दिवशी तर आपण गेलो असं फिरायला, खायला तर ते गर्दी असत्याच वेगळीच आणि.
हा परत आणि नको वाटत किती वर थांबून
हम्म
हा
मग
आणि लवकर चायनीजच एक एखाद्या वेळेस हे भेळ, वडापावच तेन लवकर येतय. पण ते चायनीजच लवकर येत नाही, चायनीजच आणि हॉटेलमध्ये लवकर येत नाही. म ओरडतात.
नाही वेळ थांबयला लावत्यात, आणि त्यात गर्दी आणि पोरासनी पण तेच पाहिजे असतय. दुस
तेच पाहिजे असतय. हा आमचा पण कधी खात नव्हतं, मध्ये मैत्रिणीसोबत गेलतो तवा तेवढं गोबी मंचुरी घेतलं होतं मी.
हा,
तेव्हा खाल्ला होता.
हम्म.
तेनच खाल्ला, मी एक, दोन, तीन पीस खाल्ल. चांगलं नसतय शरीराला. ह हा करतोय की खरं ते सोपं आहे. करतोय कधी तर हा. तेला कॉर्न- फॉवर तेन आणाय पाहिजे नाही तर, दळून तर ठेवाय पाहिजे घरात.
कोबी गं कोबीच असते ते,
को बीच. की कॉर्न फ्लावर लागते ना त्याला मक्याचपीठ? हो ते मगं विकत विक तर आणायला पाहिजे नाही तर घरात तर बनवायला पाहिजे ते.
ते.
मिलतय काय?
होय दुकानत असतय गं आमच्या हीत मिळतय गं ते आणतोय त्याच्यामुळे मला माहिती हाय. ते मिळतेय, आणि कोबी साय असते
खिसायंच आणि कॉर्न फ्लावर आणि काय घालायच त्यात?
आणि जरा ते रंग असे लाल आपला फुड कलर, ते जर घालायचं आणि आपलं काय घाल,
कॉर्नफ्ला च्या हेज्यातच चालायच अस--. ते काणी कुठच पीठ घालतात मैदा घालतात का आणि?
नाही
कुठली तर दोन पिठं ऍड करतात म्हणजे भावानं घरात केलतं ते हॉटेलवरच सगळं आणून दोन पीठं काहीतरी घातली होती बघितलं होतं. तर.
चल का.
हा हा.
बघ ते हा. डबू मिरची ते हे सगळं ते सॉस सोया सॉस. आणि टोमॅटो अस ते ग्रेवत घालायच असते हा ते. पाण्यात पि चालवायचं असते आणि ते वाटयच म्हणजे गट्ट ग्रह होत्या. तेवढंच नाही आणि कांद्याचे पाात असले तर
हा. कांद्याची पात नाही तर हा हेच खबी जरा चिरून ढबू जरा. म्र आपला साधा कांदा घातला. तरी चालतोय बारीकशी रोज कांद्याची पात नसली तरी.
हा अेला सन सला स सुमन काालतात दोडत.
हा आले लसणाची पेस्ट घालते हो त्याला लसूणाचा मोठा मोठाच असते.
हा कांदा लसूण कोबी सगळं. जे. केलेत.
मी काय अजून घरी केलं नाही फक्त नूडल्स आणि ते राईस केल तर सगळ स्वास्यने घरी आणलं होतं. अ दोन्. वेळा नूडल्स केलत राईस दोन वेळा केलत.
ह. ह
छान चालत.
मी एवढो सो के दोनूर् जेवन घेत ते आमच्या. ते गडीेते तुला सांगत गेलं मध्ये स त्यांच्याकडे मसाले. येतात त्यांच जवन आहे. गोबी मंचुरियन तयार पीठ होत.
हो.
हा पुोडाच होता ते सत्तर रुपयाेचा खही तर आणि फक्त कोबी किसायचा आणि ठेवून त्यानंतर मिीठ कोण ठेवायचं म्हण त्यात पाणी लडते. आणि पाणी पिऊून काढायचं म्हटलं. आणि जे तयारपीठ आहे ना या तयारपीठमध्येध्ये दुसरं काही सुद्धा करायच नाही मीठ पण घालायच नाही तिकड पण घालायच नाही सगळत हाय म्हणला ते कोबी जोड खेसलेला मिस करायचं मळायचं आणि ते गोळ्या तळून घ्यायचे च्या
हा
अ पोलो सुख ड्राय मंचुरयन दार होते मग कय ड्राय् मंचुरी गत म्हटला नाही तर येतो ते पण छान झालतं खरं जरा तिकटच चालतं ते
तिकटच छान लागते हा काही टेस्ट असल्यावर काय नाही सोडा
हा आणि पोरांमुळे ते हा टोमॅटो सॉस सगळं खन सापवलेत ग्रेवी पण कराय लागली नाय ड्राय
हा हा हा हा नस्त म्हणजे आपलं हे
फा कलर पण सेम बजचे गो
हा हा तिथ तयार असणार आहे त्यामुळे सगळं
तरथोर र झा त्या एवढं परत बुरून झाले एक छोट गोबी मध्यम आकारात घेत ला भेटात कालवलत पिरतून भोगलंत
हा हा हा ते फ तस पण असणार आहे
तळून घेतल्यावर परतच भरली दुसरं काय करायलाच लागणार ते नुस्त खाल्ल्यावर पर्टच झालं ड्राय मध्येच खाल्ली सांग परत काय स्वयपा चोरायलागलासा
हम्म हम्म छोटी फॅमिली असल्यामुळे मी पण तसं काहीतरी वेगळं केलं नाय पावभाजी ते फक्त तेवढंच करतोय कवा डोसा केला, त्या आंबोळ्या केल्या त म तेवढ्या वरच फक्त मी दुसरं काय कर नाही कधी तर मग त्या सोबत मसाले भात तेन केला तरी ते भात कोण खातच नाहीत. ते गरम गरम तेच खातात.
हा त्या अजून पोट पण भरते.
परत. हा एक चार पाच चार पाच खाउन‌घेतय. पोट भरतय. म कस इकडं कराय बसले ना लगेच जेवायला बसत चटणी आणि सांबर आधी करून ठेवते.
हा आणि ते फक्त गरमगरमच ढोसे काढायचे.
जेवायला बसल्यावर तस करतोय आणि
ते शक्यतो जेव जेवणच नाही करत, नाश्त्याातच करायचं सकाळी. अस
सकाळच होत नाही नाय.
ते बरोबर आहे सोड माझं काय डबे तर नसतात त्याच्यामुळे होत.
म सकाळच ते केलं की दुपारी आणि जेवणाला काहीतरी करायलाच लागते.
नाही दिवसभर त्याच करत बसायचं जास्तीत जास्त करून ठेवायच.
हा.
म्हणजे परत लवकरून मागतच नाहीत का? असं म्हणतात खात्यात दिवसभर एक एकच्यात चाल पीकाची चालत नाही भात रोज लागतात, हा हा. आमच्यात तस नाही दिवसभर गरम, गरम भाजायचं आणि खायचं. परत लवकर नाही मग पंधरा दिवस तरी मागत नाहीत मग परत आणि एक रवीवार बघयचा मग परत न करायच. त्यावेळी काहीत वेगळं करायचं अस उत्तप्पा. हा ठीके. हा हा.